ले
काय नाही आवडलं सगळं आता नाष्ट्ता पाणी जेवणाच झालं अर्ध करून
हम्म हम्म हम्म अ नष्ट पाली जरा फोटो बघैर बसलेो
कसले
ते आम्ही जला फिरून आलो ना म्हजे कोल्हापूर कोकण ते
हा
तेच पोट बघत बसलेलो ते आपल्याला काय सगळ्यांना फिरायला जायचे हऊस असते रोज काम अभ्यास धावपळ टेन्शन ते सगळं चालू असत कधी दोन दिवस बाहेर पडले की मन एकदम मोकळे होते तसाच आमचा आता प्रवास झालाय दिव आम्ही काय ठरवले चला कोकणात आणि गोव्यात फिरून बस मग तयारी सुरू केली कपडे भरले कायलं
कशाने गेलेला हा बरोबर
तयारी सुरू केली कपडे भरले मोबाईल चार्जर अ गाण्याचे प्लेलिस्ट वगैरे तयार केल्या पहाटेच्या थंडेगार वातावरणात बाहेर पडलो
हम्म
मसं झालं मग गाडीत बसल्यावर मग गप्पा टिंगल टवळ्या चालू झाली गाणी मग जोक.
कत्ता
पळाज नव होततो
मग प्रवास कधी सुरू झाला आणि वेळ कसा गेला ला कळालाच नाही. कोल्हापूर मागं पडलं आणि आंबा घाटात शिरलो. निसर्ग तर काय सांगू? असला एक नंबर दिसत होतं सगळं. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या. झाडांची गर्दी, धोक्याची चादर असं.. असं वाटत होत की देवानं स्वतः रंग भरून चित्र काढले. असं भारी वाटाय... हं. असं झालं मग घाट उतरल्यावर झाला कोकण सुरू.
बर
कोकण सुरू झाल्यावर मग काय, पहिल्या त्या निळ्याशार समुद्राकडे बघितलं. मनच भरून आले लाटा धावत येत होत्या. पायाला स्प... स्पर्श करून परत जात होत्या, म त्या मला लहान लेकरासारख्या पाण्यात खेळायला.. जाणार.. गेलो स की पाण्यात खेळायला. कोण फोटो काढते, कोण व्हिडिओ काढते,
हं
कोण बसले निवाण शांत बघत, कोण त्या माती वाळूमध्ये खेळाय लागले किल्ला तयार.. जस की आपापल्या गुंतल्याने, हं त्यानंतर मग काय झालं निवांत.. दुख दुपारी मग काय जेवायला गेलो. काय.. हं, तेच कि सांगा त जेवायला गेलो दुपारी काय.. मासळी फ्राय, कोंबडी वडे, परत सोलकडी होती, गरमागरम भाकरी
बर
मनची फ्राय
हं
कर न रस्सा. हो काय?. सगळं जेवलो आणि झोपच लागली. सगळी गरगरीत झालंय आणि झोप लागली सगळ्यांना. संध्याकाळी समुद्राचा सूर्यास्त.. बघायला गेलो लालबुंद सूर्य होता. हळूहळू समुद्रात मावळ होता, आभाळात केसरी, लाल, गुलाबी रंग पसरल्याला..
हो
त्यात सगळ्यांनी फोटो.. फोटो काढले, मोबाईल सगळ्यांनी बाजूला.. ठेवला आणि परत मग निसर्ग डोळ्यात भरून घेतला.
वा! वा! किती छान.
असं सगळं झालं, मग रात्री परत कोकणात मुक्काम केला आम्ही. एक दिवस आणि मग शांत.. वातावरणात बसलेलो निवांत रात्री... समु.. द्राच्या लाटांचा आवाज येत होता, गार वारे सुटलेले.
हं
असं झालं.
हम
परत असं काय जास्त वेळ फिरायला मिळत नाही त्या. मग रात्री काय एवढी झोप लागली नाही दुपारी पण झोपल्या ना. रात्री पण. झोप लागणार गारा वाऱ्याला बसल्या थोडा वेळ झो. जवळ सकाळी उठलो होय समुद्रा वर. मग ते झा परत सकाळी उठल लवकर आणि गरम गरमागरम आपला चहा नाश्ता केला. अनं मग न निघालो गोव्याच्या दिशेने.
होय.
गोव्याकडे गेलो मग तिथं काय भरपूर फिरलो. बीच वगैरे बघितले. पाणी पिणी भरपूर निळं एकदम. स्वच्छ समुद्रात खेळलो म. ड बाहेरचे कायलं हो तेच की बाहेरचे पर्यटक वगैरे सगळे बघितले. बाहेरच्या देशावर ना. वगैरे मग तिथले भरपूर काय काय बघितले चर्च बघितले. इथले जुन्या पोर्तुगीज. च्या काना काळातल्या त्या हे बघितल्या म्हणजे इमारती बघितल्या.. त्यांच हे वाचनालय वगैरे सगळी त्यांच्या काळातली. अशी ठेवतात स्वच्छ. हा ते तिथं पोर्तुगालांचा हे होता ना राज. पोर्तुगीजांचं. त्यामु तथे चर्च त्यांचं ते सगळ्यात. त्यांचा हे जातला अ काय आर्किटेक्चर सगळं त्यांच आहे मग ते चर्च बघितले. ते कित्येक वर्षांपूर्वी बांधलेले होते इमारत वगैरे सगळं. स्वच्छ होतं आणि दिमाखात उभं उभे होते सगळ्यात
हम.
हम्म परत. संध्याकाळी मग गोव्याचं सौंदर्य अजून खोललं लाईटी वगैरे लागल्या ना? मग लाईट वगैरे सगळं असं एकदम भारी होतं. मग परत म होय बरं पुर सगळं समुद्रचा आहे हम् समुद्र आणि मग परत मग संध्याकाळी गेलो. सुर्यास्त बघायला समुद वर सूर्यास्त परत बघित गोव्यात बघितलं आणि मग तिथं बसत मग तिथं नं त्या क्रुज वर जायचं चाललेलं तर पोरांना प्रवास सहन झाला नाही त्यामुळे नको म्हणते मग परत मग झालं जेवलो मग गोव्यात भरपूर वेगळं काय काय खाल्लं
हम
ह म हो तिकडं आहे भर होय भरपूर तिकडं पण वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे मासे खाल्ले आणि मग आलो परत मग रूम वर आलो झोपलो जरा
हा
परत लवकर उठलो. बीच वर जरा खेळू आणि मग बाहेर पडलो मग का परतीचा प्रवास झालाे मन काय आपलं नाही नाही काय ना सगळ्यांचं मन तथच राहिला आलं का
बीच ववर काय खेळा पकडा पकडी काय
हो व्हॉलीबॉल बण खेलतो व्हॉलीबॉल खेळ हो मग पाण समुद्रात खेळू व्हॉलीबॉल तिथं आणि पूल उतारोमवर तथ उून खेळू
अरे वा किती छान मजा आली मला ऐकून तर हम््
खेळू तिथं वॉलीबल खेळू पायट खेळू
हम् किती दिवसांचे होते तुमचे सल
तीन दिवसांची पहिल्या दिवशी निघालो कोकणात पोहोचलो मधु दस्या दिवशी परत गोव्यात आलो सकाळी उठून आणि मग तिसऱ्या एक एक दिवस राहिलो आणि तिसऱ्या दिवशी परते ज आपला तेच पर त्याचा प्रवास चाललागेर मन काय पोरजी येना ते गोव्यात ना परत घरी येताना मनात आली गोष्ट की फक्त जागा बदलत नाही तर विचार पण बदलत कोक नानक काय साधे पणा शिकवला आपला तिथली माणस साधी पोळी होती सगळी होय ते कमी साधनात कसा आनंदात जगत होते ते सौले तनी आ म्हाला असं झालं मग गोव्यानं आम्हाला काय शिकवलंय तर गोव्याला गोव्यान शिकवलं की आयुष्यात काम जितकं महत्त्वाचं तितकंच आनंद पण महत्वाला
बरोबर आहे बरोबर
सग आनंद घ्यायला सग गोव्यात येतात ना ते कामासोबत ख आनंद पण तुटतय त आहे अ म ते सगळं आम्हाला शिकवलं कारण मोबाईल न काय झाले आपण बाहेरच इकडे जागेवर जाणं टाळते मोबाईल बघायला बसले की कळतच नाही माणसांना आपण काय किती वेळ किती वेळ वाया घालवते मग आम्ही आम्हाला भारी वाटले की आम्ही मोबाईलच मोबाईलकडे लक्ष नाही देता ही सहल केली आमच. दोन दिवस बाहेरनं गेलं आणि आम्हाला काय लक्ष राहण्यासारखे सहल गेले
हा आता फोटनमधून त्याच्या आठवणी तुम्हाला जास्त
आठवणी राहिल्या हो फोटोपेक्षा आमच्या मनात राहिल्या आठवणी भरपूर थ मजा केलेली हा मज्जा केलेली चेष्टा मस्करी केेलेली अजून आम्ही आठवल तरी असतोय त
आणि आता म्हण पैशाचा पणकार पैसा काय परत कमवता येईल खरं वेळ येत नाही वेळ आणि माणसं आपल्या बरोबरची ती सारा एक वेळेत असतात त्यामुळे ज जेव्हा संधी येईल ती सोडायची नाही जाऊन यायची
अनुभव पण येतात ते चांगले येतात वाईट येतात.
हम्म परत मग कस एकदा कामाला लागले किंवा जबाबदारी पडली कि मग त्याला पण यायचं बाहेर जायचं वगैरे अवघड होते.
हो बरोबर
आता जोपर्यंत निवांत आहे किंवा अभ्यास वगैरे जास्त नाही तोपर्यंतच फिरल्याल चांगल आणि तोपर्यंतच फिरू शकतो परत मग अवघड होते फिरायच. आणि तेवढाच म अनुभव पण येतोय की बाहेर गेल्यावर कसं राहायचं आपला आत्मविश्वास वगैरे दुसऱ्या माण सांशी बोलायला वगैरे वाढतोय कसं बाहेर जाऊन राहायचं किंवा खायण कस करायचं कोणती जागा चांगली वाईट ते कळायला पाहिजे
बरोबर आहे.
अ अनुभव येत्यात म्हणजे बाहेरच्या जगात कस वा वरायचं ते कळते अ आ मुला तेवढ्यासाठी आता आम्ही जाऊन आलो तेव्हा चांगली झाली शहराची
ते आम्हाला फोटो बघून आता आठवलं म्हटलं चला सांगावं.
काढत राहत जाऊ अशाच ट्रीप सगळ्या.
होय आता बघ ते सांगितलं तुला ते ट्रेक ला जाणार आहे.
हा हा हा. हम्म सांभाळून जायचं सांभाळून यायचं ह.
चालते मग. करूया निवांत जेवला की फोन करा आणि मी करतो आणि काय फोटो सांगितलं तर आठवणी सांगायला फोन
गोवा आणि कोकण ठीक आहे हा.